हो अ काय चाललय जेवला?
हा झालं ना जेवण वगैरे तुमच झालं?
हो हो झालं जेवण वगैरे सगळं झालं, बसले, बाळ झोपले. बसलीय आता मध्येच मगाशी तुमचा झालं ते पो तेच उठला बाळ माझं झालं की नाही तोपर्यंत बाळच उठलं. मग त्याला केवढा वेळ द्याय लागतोय ना बरे शी. बग परत चालू करायचा म्हणून त्या त्यामुळ मला तुम्हाला करता नाही आला मा घरी लगेच. मेसेजच करायला नाही झालं. म्हण म्हटलं आता तर वेळ आहे का बघाव? हम्म. आणि काय चाललंय? तशी गरमी आहे भरपूर आता.
हो पाणी आलं होतं, आता पाणी भरत होती.
हो! अवो इथ पण तेचं. झालंय म्हणजे मुंबईला, पण पाण्याचा थोड प्रॉब्लेमच चालू आहे.
आमच्या इथे चौथ्या, पाचव्या, दिवशी येतं पाऊन तासच येतं.
होय नाही इथं रोज येत पाणी. पण काय झाले. कुणास ठाऊक दोन तीन दिवस झालं पाणीच येई ना, म्हणजे तेवढं पिण्याचं पाणी ना, असं बोरचं पाणी, असं दोन प वेगवेगळे आहेत. मग पिण्याचं पाण? येत होत व्यवस्थित, अ नाही. पिण्याच पाणी येत होत, आणि बोरचं पण, ते दोन्ही पण येई ना झालेत आता रोज ये ते ती मग आपल्याला कसं त आता म सिटीत न कोण, असं एवढं पाणी भरून ठेवत नाही ना. तेवढीच टाका, वरती टाकी अस ते तेवढंच. येई ना झाले पाणी एवढं. पाण्या चं आणि पोर असल्यावर, किती पाणी लागतयं ना. म्हणून खूप प्रॉब्लेम चालू झालेत बघा प्राण्य आले आता अ सकाळपासून ना असं म्हणजे, मम्मी नी असचं आपलं भरून ठेवला होता ड्रम, असावा म्हणून लागतोय इमेरजेन्सी ला. म्हणून? त्याच्यातच चालयं काम आता. नाही तरं खूप पाणी टंचाई, चालयी इथं तशी.
हो ना मगं एकतर आता उन्हाळा म्हटलं, की पाण्याचे प्रॉब्लेमच येतील.
आणि एखाद्य वेळेस, जो माणूस जो सोडतो तो पाणीवाला हाए एक तो कधी जातोय गावी, म्हणजे पा गावी गेला कि मग नाही न होत आपल्याला म्हणजे सोडता येत त्यांनाच माहिती असतं ना ते कसं सोडायचं वगैरे. काय करायचं कोणतं मोटर वगैरे कायं असल ते म्हणजे पूर्ण बिल्डीगंचं असतेना असं. तो इश्यू, झालाय ना खूप. प्रॉब्लेम झालाय आता पाण्याचा, असं म्हणजे वापरताना चार वेळा विचार करायला लागले. आज ही पाणी चा. प्रॉब्लेम झाला आव अंन त्यात पास उन्हामुळ, पाणी भरपूर लागतय ना. दोन, दोन वेळा आंघोळी केल्या तर कमी पडते. आसं झाल हा ओ आणि काय म्हणताय विशेष.
नाही बाकी काही नाही तुमचे किती कॉल झाले बाकीचे?
अत्ता आ आठ आठ का काय तर झाले बघा, आठ पण नाही झाले बते हा आठवा आहे ब
अरे! सगळं आहे का.
असं ठेवू.
बरं हा मी तुम्हाला सांगती लास्ट काय नंबर आहे. त्यांच्याशी बोलून घ्या त्यांच्याशी पटापट कॉल होतील तुमचे.
होय का, त्यांना तुम्ही सेंड करताल का नंबर मला वॉट्सअपला? म्हणजे मी करीन अ म्हणजे एक होत्या ताई त्यांनी पन हा तेन तेच झाले बघत. तुमच्या झाल्यानंतर त्यांचे दोन का तीन जाले. दोन का तीन कॉल झाल्लते.
दिऊ का? किती. हम्म. नाही काय करा हम् हम् त्यांची किती झाली.
कोणाचे
कॉल, तुम्ही तुम्हाला एक कोणीतरी कॉल केला होता बघा तुम्ही म्हटल्यात. ते किस थोड्या वेळानी करते बाळ झोपलय.
अ, ते ने त्या दुसऱ्या रा का काल आलता आज असा एकाचा आला मी करते त्यांना म्हणले, तर त्यांचा अ बाळ उठल्यावर परत तो तुमचाच आला ना म म्हणलं आधी आता तुमचे कॉ आले तर त्या पटपट तुम्हालाच करावेत. ना.
हा, हा मग तोच तोच तो नंबर मी तुम्हाला टाकते.
हा टाका चालतय. ती पुन्याच्या होत्या पण त्यात ताई, पुण्याच्या म्हणल्या त्या म त्यांच्या बरोबर दोन त्या पण छान बोलल्या. एक का दोन त्यांच्या बरोबर झाला बघ. ते का असं ते तरी म्हणजे असं प्रत्येकाचं वेगवेगळं व्हायला लागलंय ना. तो नंबर ऍक्च्युली लक्षात पण राही ना आणि कोण कुठलं ते पण कळना झा
हं हम्म.
म ते आपण छान हा नाइ नाइ तुमी तुम्हाला जो नंबर माहितीये ना तो टाका म्हणजे माझ्या वॉटसपला मॅसेजला म मी परत बघेन त्यांना करून. म्हणजे तेच की आस अ छान कोण बोललेलं ते बरं पडतय असं नाही तर मग नाय कोण बोललं ते मग कळत पण नाही कोणाचा कुठला अन काय न कसं मग ते नुसतं असं चिडचिड झाल्यागत होतय.
हा ना तेच
हम्म. कसं चाललंय तुमचं मनुक्यांच आता व्यापार छांगलाय म्हणजे
हा हा हो हो असत ना
हा ॲटलिस्ट किती म्हणजे दिवसांतून तुम्हाला मनुके जातात तुमचे
अ नई असं दिवसातून नाही पण महिन्याला पन्नास साठ जातात किलो.
किलो म ते तुम्हाला बरं पडत तनी म्हणजे अ तुम्ही अस म्हणजे आता जीथल्या तिथ जवळ असल तिथ तुम्ही पोच करताय म कुरिअर करायचे असले त त्याचे वेगळे र्चास घेता.
ते किंवा बसचे चार्जेस
ओके आणि असं म्हणजे लांब कुरिअर करायचं असेल तर ते कसं करणार.
म त्याचे ते चार्जेस काय असतील ते बघू ना म्हणजे विचारून असं
हा तेच की म्हणजे तस नाही मी विचतये म्हणजे तुम्ही अस पोस्ट
हो होतेच ना मग पोस्ट चार्जेस पोस्टचे चार्जेस किंवा हे ना म अस सपोज तुम्ही मला दिलत ऑर्डस् मग क पोस्टात जायच हा पोस्टात किंवा व आणि कुरिअर चे चार्जेस विचारायचे. म आपल्याला जे तीला त्यानी त असेन पाठवून दे. च असं.
अस ये का.
हा पण माझी एक मैतिणी ना ती तिच्या माहेरी पाठवते ना बिहारला परत बंगालला पाठवते ती स्पीड पोस्ट नेच पाठवते.
हम्म हम्म हम्म अच्छा हा स्पीड पोस्ट ने लवकर येत असतील.
हो स्पीड पोस्टने
अच्छा म स्पीड पोस्टने म्हणजे तरी पण किती दिवसात जातात. अंदाज काय हाय माहित. ते तुम्हाला
तीन आहे तीन, चार दिवसात जातात.
तरी लवकर येतात म्हणजे ते कसं पोस्ट मध्ये असतं ना असं जड वस्तू घेत नाहीत असं पण असतं ना काय काय ठिकाणी.
नई घेतात ना वजन करून घेतात.
आं त्याचे वेग म्हणजे वजनावर चार्ज असतात का?
हो-हो, एक केजी वर ए चार्जेस.
आ, अच्छा-अच्छा-अच्छा-अछ
हम्म, मी पाट ठेवलेलाय बऱ्याच वेळा.
होय का. हम् आता पाऊस आय तिकडे?
हां, पाऊस आहे ना. म्हणजे वातावरण फक् क्त झालंय असं पडला नाही काही फक् खास पाऊस.
आच्छा असाय का? हितं पण तेच म्हणलं म्हणून विचारलं. इथं पण नुसता आभाळ आल्या स् सारखं झालंय. पाऊस तर पडे ना. आणि, नुसतं आभाळ आला ते असं लयच गरमी व्हायलागल्या आणखी. असं, ते म्हणतात की आत
अ मग तसच होतंय आम्हाला पण तसच होतंय पण काही पडत नही ए.
तेच की आ य आस त्या ते म्हणजे आता मला येत नाही ना जास्त बाहेर. ना कूलर फुडे जाता येईना. फॅन पण तेव्हढाच मापात लिमटड स्लो ठेवाय लागतोय. असं जास्त फास्ट पण करता येईना झालय. खूप गरमी व्हाय लागलीय.
हो ना
अं हा, हवा पण चालत नाही ना कूलर वगैरे असलं तर जरा बरं पडतं. आहे कुलर बाहेर, पण ते लावलं तर बाळाला चालत नाही, मला पण होन सर्दी वगैरे झाली मम्मी वरडते माझी. ते पण कर झाले लय गरमी वाढलिया आओ. आणि काय म्हणताय?
ठीक ए आणि तुमचं जसं तुम्ही म्हटले ना कर्नाटकला उन असतं, तसंच ती माझी मैत्रिण सांगते बंगालला पण पा असं वरचेवर पाऊस होत राहतो.
हो का?
हम्. तिकडे कर्नाटकला पण हा पाऊस होतो का?
हा इकडे कर्नाटकला भरपूर पाऊस कारण की ना तिकडे म्हणजे आता सध्या पण अ उन्हाळ्यात पण ना म्हणजे मी यायच्या आधी पण किती पाऊस पडून गेला तिथे आणि परत पण पडला भरपूर असा म्हणजे आता इथं. ते कसं आपल्याकडे आभाळ आल्यासारखं होतंय तिकडे आभाळ आल्यासारखं नाहीये आभाळ नाही तिकड असा पाऊस पडतोय की गारा पण पडते त्याना असा कंटिन्यू मोठा नाही येतयं पण असं छोट्या छोट्या चिरचिर म्हणतात का नाही पडतोयचं. पाऊस ह आता बंद झालंय पण आता थोड्या दिवस आणि आता एक पंधरा वीस दिवस जास्त चुकी अ हे का काय म्हणते ती परत हेच होतय ना हम् पावसाचेच दिवस चालू होतय ना पुन्हा
मग तिकडं जेवणाच कसं असतं वं म्हणजे आपल्याारखेच पदार्थ असतात का वेगळं कर.
नाही नाही तिकडे आपल्यासारखं. नाही तिथे भात भरपूर ना तांदूळ भाताचे पदार्थ भरपूर खातात. ते कोकणी लोक थोडी खातात ना त्या टाईप मोडते बघा त्यांच सगळं जेवण ते भाताच्या सगळ्या प्रकारचे भात व वाग्याचा भात करत. त्यात भिसवळ भात असं म्हणजे सगळं असं भातच
म्हणजे भाजी पोळी नाही करत का?
ह भाजीपोळी आपण म्हणजे आता आम्ही करतो तिथं भाजीपोळी तिथं कसं तांदळाची भाकरी करतात बघा. तांदळाची कर तात नाचणीची भाकरी ती पण आपल्यासारख असं प्लेन नाहीत करत त्यात ते कांदा वगैरे घालून मिरची असं करतात म्हणजे ते पीठच तसं मळतात. त्यात कांदा मिरची घालून आणि आपण कसे धपाटे थापतो की नाही. तसे ते प्लस्टिक वर थापायचं आणि मग करायची आणि ते नारळाची चटणी असते ना. त्याच्याबरोबर ते खातात असं म्हणजे आपल्यासारखं एकही नाही. त्यानंच आपण कसं वेगळच इडली डोसा तो टर प्रॉपर मेन चं आहे तिथलं इडली ता वड तसलं ते सांबर. हे अस खातात. पण ते हे नाहीत आपल्या काय म्हणतात आपल्यासारखी म्हणजे भाकरी ज्वारीची भाकरी माहीत नाही तिथे गहूची चपाती पण खात नाही तिथे चपाती वगैरे ते जास्त त खाल्ली तर लगेच ते म्हण. त्यात आम्हाला म्हणजे असं पोट आपलं कसं आपल्याला चपाती खाल्ल्याशिवाय जमत नाहीत. असं असत तस त्यांना हा चपाती नसली म्हणतात दोन टाइम चपाती खाल्ली की अ बोलतात आमचं पोट असं गॅस झाल्यासारखं का असं होत पोटात अ असं जमत नाही त्यांना नुसत आम्ही चपाती घरात पिठ आणतो. दळून ना? चपाती भाकरी सगळ ते करायच आपल्याला कस आपण महाराष्ट्रीयनये ना?
पण मग तुम्हाला गहू भेट तो का तिकडे?
हो.. गहू भेटतो. थोडा ज्वारीचा प्रॉब्लेम येतोय तिथ?
हा.. हा. मग तुम्ही इकडून घेऊन नही जात का?
नाही.. नाही. ट्रेन न खूप लांब पडत हो.. दोन दिवसाचा एकतर ट्रेनचा प्रवास. हा आणि म तिथनं ते वझही तिथन न्यायच परत तिथ न ते तिथन न्यायला आपल्याला घराच्या इथे खूप अस वझ लई होत हो. अशाच अस न.. वाळवनी चे पदार्थ वगैरे नेते येत.. म्हणजे तिथ आम्हाला येत नाय ना? तिला करता जमत नाही? तर.. ते पण मला त्याचच लगेज एवढ होतय की? परत त्याच बॅगा ओढता ओढता नको नको होतय. गहू वगैरे न्यायचे म्हणल तर लईच त्रास होतो ना?
भाव जास्तये का तिकडे? आपल्या गव्हाची वगैरे
काय बोलला?
गव्हाचे भाव
गव्हाचे भाव नाहीये. आपल्या सारखेच गहू असे म्हणजे घेतील. आपल्याला आपल्या आपल्याला घ्यायला आपल्या हिशोबाने म्हणजे असे तीन चार प्रकारच्या क्वालिटी वाईज असतात ना. तीस चाळीस पन्नास जस घेईल तस चाळीस पन्नास साठचे
हा.. हा. आणि ता तांदूळ स्वस्तये का तिकडे?
तांदूळ भरपूर स्वस्त. तांदूळ स्वस्त जस आप त्याला म्हणजे तांदळाच्या पण वरायटी ती.. पण जस पाहिजे तस कमी या म्हणजे तिथ शेत तीच तांदळाची होतेना. त्याच्यामुळे
हो.. ना?
आठ तांदूळानी